हॅलो, हॅलो. हॅलो.
ह, हा आवाज येतोय आता? नमस्कार.
हो, काय करताय?
काही नाही, आता काम आवरली. ब्लाऊज शिव ती तुझ्याशी बोल.
हा, हा कशा आहात? हा, काही नाही रोजचीच काम चालली.
मुलाचं हि झालं. हा, हा, ह, ह.
मुलाच्या शाळेत आज ते पांडुरंगाच होतं ना वारकरी, खूप छान झालं आज.
हा, हा, हा, हा, हं. त्येच्यात तुम्हाला कस वाटलं? तुम्ही गेल्या होत्या? त्याच्य
कुठे?
हो, आज, आज मुलाला आहे ना. हो आज मुलाला पांडुरंग बनवायच होत ना, त्यात त्याला पांडुरंगाचा ड्रेस आणला आणि बनवलं ते पांडुरंगाचं.
हा अस, भाड्याने आणला असेल ड्रेस?
नाही, नाही, त्याच्या डॅडीनी आणला काल रात्री.
असं.
आणि ते विठ्ठलाचा गंध वगैरे लावून दिला, आणि त्यांच्या स्कूल मधून ये ना. ती काय म्हणतात वारी, ते निघाली. पालखी आणि स्कूल मधून एक राउंड मारुन आणला त्यांना, आणि खूप छान दिसायचे ती. छोटी- छोटी मुलं मज्जा यायची. हा मग चागलं हाय त्यांचं.
हा, हा.
आं, फोटो काढले स्कूल मध्ये.
हं, काय म्हणताय? पाऊस कसा आहे तिकडे?
पाऊस आमच्याकडे काहीच नाही. कालपासून काल दुपारपासून पाऊस उघडलाय आमच्याकडचा.
आमच्याकडं पाऊस आहे ना आता सध्या कमीच आहे. आज काल होता बरं का पण आता कमी आहे पाऊस.
आज आमच्यात इकडे म्हणजे दुपारपासून कालच नाहीच आहे.
हा.
हं काल दुपारी होता.
हो हो.
आम्ही आलो होतो तिकडं वेरूळ अजिंठा लेणीला. परभणी बघण्यासारखे आहे तिकडचं.
बघण्यासारखं हाय त
हा.
ह वेरूळ ला लेनिया भरपूर आहे ना त्याच्यामुळे ते आणि घृष्णेश्वरचं मंदिर आहे त्याच्यात.
हा घृष्णेश घृष्णेश्वर मंदिर मी नाही बघितलं बरं का.
तिथेच पुढे आहे थोडंसं.
हा का.
वेरूळच्या लेणी बघितली असेल ना. हा मग त्याच्या थोडसं पुढेच होतं.
त्याच्या थोडसं पुढं, तिथून किती किलोमीटर येतं.
काही नाही अर्धा एक किलोमीटर असेल.
अर्धा एक हा मग काहीच नाही. इतक्या जवळ ये पण बघितलं नाही मी. इतक्या जवळ येऊन पण बघितलं नाही मी.
हा हा हा.
काय म्हणताय.
आणि तुम्हाला किती मुलं बाळ.
मुलगी तर शाळेत गेली आता.
हा हा हा.
मुलाचे ते आज वारी होती हा.
हा हा हा.
असं आमचे मोठे मोठे मुले आहे त्याच्यामुळे आम्हाला आता नाही हे होत ना.
ते तो काय करतोय आता.
मुलगा जॉब करतो माझा.
कुठे असं म्हणजे. हा हा भारी आहे ना ती. कंपनी भारीे आहे की.
हा मी वर्ष
नेचर्स कंपनी मस्त चांगली आहे कंपनी, आणि मुलगी काय कर ती अता
मुलगी पार्लर कर ते आणि अनिमेशनच हे चालूय तिच. हा
ॲनिमेशनचं डिप्लोमा का डिग्री.
डिग्री.
डिग्री ना, भारीय ॲनिमेशनची डिग्री, माझ पण चाललं होतं बर. काम नाही ना पण शिकावं अनिमेशनच, ते कार्टून मध्ये वगैरे हे करतात ना. त्याच्यामुळे मग ते डि डिग्रीच माझ चाललं होत पण नाही जमलं मला मुलाचं जमलं. हा म्हणलं, ऑनलाईन जर जमलं तर चांगलंच, ना...
हो....
हम्
हा... हा...
आणि तुमच्याकडे तो किल्लाय बघा
अर या.
हा बरोबर दौलताबाद चा किल्ला, मी तिक. तिकड़ पण आली होती, दौलताबादला
हा... हा...
ना, तिथं काय काय, दौलताबादवर तुमची
दौलताबाद तिथलं म्हणजे आता ते गं... किल्लाय फक्त एवढंचं असं, हे नाहीये.
मी बघितलेलाय तो किल्ला खूप लहानपणी आलेलेय दौलताबादला
हा.. हा.. हा.. तोफ ना वरती त्याच्यात
हा, त्याच्यावरती तोफ दौलताबाद मध्ये बरोबर आणि
दौलताबादला याच मंदिर पण आहे. अ.. भद्रा मारुतीच.
हा... भद्रा मारुती बरोबर, माल तो झोपलेलाय ना..
हो... झोपलेला भद्रा मारुती.
झोप, हा.. माझे मामा अनं ते आले होते बरं का
हा... हा.. हा... आम्ही गेलेलो होतो. चा असं सात, आठ, वेळेस गेलेलोय....
तो हनुमान खूप मोठाय, ना...
हो.... मोठा आहे.
काय.. काय.. तिथं, त्या भद्रा मारुतीच्या तिथं हनुमान अनं
हे फक्त हनु मा हनुमानाचं फक्त बाकी नाही आणि हा... तिथुन पुढे गेल्यावर अ... गिरजा माता मंदिर् तिथे
कोण, गिरिजा माता अनं तो गिरिजा माता मंदिर मध्ये
आणि, मग बालाजीच देवी देवीचं स्थानं. आणि बालाजीचं मंदिरं, थोडसं पुढे गेल्यावर
हा... हा... बालाजीचं
हा......
आमचीकडे, प्रतिबालाजी पु पुण्या साईडला आणि अ तुमच्याकडे कोणतंय.
आमच्याकडे तस म्हंटलं, त आता आ नवरात्रामध्ये अ कर्णपुऱ्यामध्ये यात्रा भरते.
कर्णपूरा काय आहे.
हे तिथे म्हणजे आमच्या इथलं गाव गावाातच पेतो म्हणजे पदमपुरा इटखेडा अस आहे. ना तर त्याच्यात त करण पुरामुरा म्हणून ते गा हे देवीचं मंदिर आहे. तिथे
कर्णपुरा देवी
हम्म हम्म्, तुळजाभवानीच मंदिर आहे. तिथे यात्रा भरते. नवरात्रामध्ये मोठी
नवरात्रीत
हम्म,
भारी चांगला चांगला आहे त मग तुमच्याकडचा भाग नाही आम आमच्याकडचा पण भाग चांगला आहे बर का नाशिक. किक आ या साईडचा नगर जिल्हा पुणे हा शेती पण छान आहे आमच्याकडे.
हा हा हा,
आता पावसाळ्यात तं फार हिरवगार वाट
हो. ते तर आहेत. रस्त्यांना हिरवगार शेती दिसते. इकडून तिकडे
हां,
तुमच्याकडे जास्ती करून काय पिकतं.
आमच्याकडे ऊस आहे. आ मॅम ऊस जास्त पिकतो ऊस, सोयाबीन, गहू, ज्वारी, हरभरा
हा, आता इथे आमच्या बाजूला म्हणजे शेत आहे ना, त त्यांनी फक्त पपई लावलीय मागच्या वर्षी मका होता. गहू होता.
ह ह, ते पपईचा ज्यूस म्हणता याच्यात देता आपलं प्लेटलेट्स कमी झाल्या का?
हा हा हा,
प्लेटलेट्स कमी झाल्या का मग त्यात पपईचा ज्यूस देता.
हा हा हा,
हम्,
पानांचा ना,
हा हा, पानांचा
हा,
आता तर मुलीचा मुलीला अन्नायला लागेल. मग त्याच्यातच दिवस निघून जातो सकाळी स्वयंपाक संध्याकाळी तेच आणि माझ्याकडे चार चार वेळा चार वेळेस पदार्थ होता आज त फक्त दोन तीन दिवस झाले बरे वाटत नव्हतं फक्त खिचडी भातच टाकून दिला.
हो का.
आता पण इतकं अ अंग दुखत होत.
हा हा हा, नाही आमच्याकडे म्हण जे सकाळी एकदा भाजी पोळी झाली का मग रात्रीच होत असते. आणि आज उपवास आहे ना, तर त्याच्यामुळे मग हा मिस्टरांचा उपवास आहे. मुलाचा उपवास आहे. मग याची भा खिचडी साबुदाण्याची.
हम्म.
मुली द अ मग अ मुलीला आणि मला बटाट्याची भाजी, पोळी.
हम्म.
कानाय. अहम्म.
त मा मी तर आज खिचडी भातच दिला, इतकं अंग दुख दुखत होत आज नकोच वाटलं ते पावसाळ्याचं वातावरण असलं का?
हा, वीस ऑगस्ट, हा हा हा.
आणि आम, ताई तुमच्याकडं काय म्हणतात याला? अ, ते पदार्थाला काय म्हणतात तुमच्याकडे जो पदार्थ बनवता बर काय?
कोणता?
अ तुम्ही सांगितलं होतं ब काता मगशी मला.
अ. आता कोणतं सांगितलं होतं मी, नाच लई पदार्थ
नई.
पदार्थ कोणता सांगितलाय का मी, काय, पदार्थ? आता मला, आठाऊ नाही लागलं, हा समोसा. समोसा आणि रस्सा. रस्सा समोसा, म्हणजे बाहेरूनच आणलेला असतो. मुलीने हा, एकदा मुलीने मागवलेला होता. त आपला, नाही आम्ही घरी नाही स्वतः केलेला.
म्हटलं घरी बनवत असेल तर विचारते तू- तुला रेसिपी?
हा. मुलीला माहितीये मुलीशी बोला म मुलीला सगळीच सांग, सांग ग.
हॅलो, आता देव तुम्ही व्यायाम वगैरे करता का? व्यायाम, हॅलो, हॅलो. व्यायाम वगैरे करतात का?
तुम्ही काय काय करतात घरी व्यायाम?
घरी, आता सध्याता काय करत नाही. अ मुलांचच वगैरे. आता सध्या, मुलांना आणणं नेणं सोडवणं, हेच.
बाकी काय करता अजून?